हा बोल. हा मम्मीचा नंबर आहे का तुझा?
नाव तुझच यालय प्रीती मुरलधर जामदार ना तू? अ ते काय नोटीस आल्या नव्ह ग्रुपवर
ते हे ते हे कॉल करायसाठी नाही ग मला कॉल करायसाठी कोण नव्हत तू पण गावाला गेलतीस, म पण लई कॉल राहिलेलं. मग तिला म्हणलं मम्मीचा नंबर ते हे घेतो म त्याच्या म याचा प्रॉब फाईल टास्क तेन भरलेलं नाहीये.
हा हा हा भरशील कणी मग.
नाही बाई, कशाला म उगच ते आणि कुणाला एवढं कॉल करत बसू.
म फक्त ते आणि एवढं कॉल कुणाला करत बस जायच
व्हय मला एका पोरगीचा फोन आलता, माझ कार्यवर टास्क कंप्लीट झालं नाहीत तुमच्या सोबत बोलू? मी म्हणलं मी बाहेर हाय. आल्यावर करतो बरबर तुमच्या मैत्रिणींचा पाठवा नंबर असं म्हणा
हम्म अग मला पण परवा कोणतर ते रुपाली म्ह कोरे नावाची कोणतर बाई कोन होती काय माहिती तिचा फोन यालता सारखं
बरं लँग्वेज लँग्वेजेस मधे
बघ तेच की आणि मला जवळ जवळ तिनं किती वेळा फोन करून पिडली माहिताय लई वेळा फोन केली तर तिनं मला फोनच लावणार आला तरी नुसत हे व्हालं ते व्हालं आत्ता रिजेक्ट हाय अस तस झालं तीन चार दिवस सलग पिडत हुती मला फोन करून. पहिला मी तु काय बोलायचं अनोळखी सोबत म लईच फोन कराल्या म्हणून करा म्हणलं मी बोलतो आणि परत काय तिचं कॉल येनातच म तिनं काल काल तर किती वेळा केली एक पण तिचा कॉल ईना मला
म राहूदे म तिनं कुणा संग बोलली् काय माहित तझं एकशे अठ्ठावीस कॉल झाल्यात तर पाटवली पण
अ चारी ते एकशे अठ्ठावीस मिंट झाल्यात
मला तुला केल्याले काय म्हणलं मला तुला केल्यावर एकशे ऐंशी मिनिटची लिमिट संपल्या असं म्हणून यालय.
हा माझं झालंत ना टास्क कमप्लीट झालाय माझा त्यामुळं.
मानु आले का. तिथे मॉस्कोत
आणि तुला माहित आहे काय हे कस आहे? सुद्धा आत पण दहा दहा मिनट बोलून कट करत होतो. कनी
मा म
अ हे बारा मिनिटांना होतं की नाही कॉल क कट आपोआप तस कॉल कट झालं कि हे करायचं काम य काय आपण किती कॉल केलं त्याच्यावर पेमेंट नाही यायचं. आपण किती मिनिट बोलल त्याच्यावर पेमेंट आहे. तुला सांगत होतू आधीपासून ऐकली नाही मग परवा सहज बसलेलो काय करायचं म्हणून मग तेव्हा त्यात कॉन्फरन्स डॅशबोर्ड आहे त्याच्यात जाऊन बघितलं आणि त्याच्यात आपलं सगळं कोणाला कॉल केलं किती मिनिटं बोललय कुठला कॉल रिजेक्ट झालाय कुठल्या कॉल मध्ये व्यवस्थित बोललाय कुठल्या कॉल रुपया अस सगळं त्यांनी दे देत्यात त्यात बघितलो मी. हा त्यात बघितलं त्याच्यावरन कळलं मला आणि त्यातलं आपलं मा तुझ हा
कंटिन्यू लावल्यावर झीरो झिरो सेकंडचा कॉल वेनता पूर्ण.
हा मग तो कॉल काउंट होत नाही तर रिजेक्ट होतोय ऑटो रिजेक्ट होतो तो. काॅल
हम्म हम्म
असं आहे म कनी मी बघितल आणि त्यातला तुझा आन माझा एक कॉल कार्यवालेने रिजेक्ट केला. का तर आपण त्याच्यात कायतरी चुकीच बोलले म्हणून.
कायतरी शिव्या दिलय असं कायतरी बोललय वाटतं म्हणून त्यानी रिजेक्ट केला तो कॉल काउंट केलेला नाही. बहुतेक पहिल्या कॉलवर झुबेर सरांबद्दल बोलताना काय तर आपण असं बोललोय किंवा निकिताबद्दल कायतरी बोललय आपण असं काय तरी झालंय म्हणून तो कॉल आपला पहिला का दुसराच कॉल आहे बघ, तो रिजेक्ट झालाय.
आणि ते ना अ मी काय सांगायलतो अ आता तुला नवीन टास्क घलाय तो काय आहे. म तुमचा जुना पूर्ण झाला.
त हे कॉलच पूर्ण झालात कि सगळे खर नवीन त्यांनी ट्रान्स्क्रिप्शन टास्क कस देणार ते मला ते अजून दिलीच नाही.
ते आल्या की कुणा कुणाला मिळाल म्हणून
काय माहत माझं तर काय त्यात नंबर दिसला नाही बाय
मला पण माझा नंबर मला वाटलं माझ पूर्ण झालनंतर मला पुढच्या टाास झाला ना
अजून म होते तनी वळी न द्यालात सगळ्यांना माझा मला आलेलं नाही अजूनही म आता
नो झा आलाच नाहीते ए
होय दोघे वरच्या लिस्टमध्येध्ये एकतील आहे खालच्या लिस्ट
हम्म तेच
आणि काय का मग कशी झाली तुझ ट्रिप माझ पैसे पहिला आलेलंच आलं ते म्हणजे पहिला आठशे का कितीत आल्यात तेवढं झा आलात पेंडिंगला अजून पडलत का तरी थोडं सहाशे रुपय
ते म्ह नर म्हणजे
म्हणजे तिथ आपलं पेमेंट हच्यात गेल्यावर दिसते पेंडिंगला म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आहेत पैसे तुझे किती रुपये येणार ते दिसते
ह ब परवा तनशे चोवी मला प्र त्यांना सगळं पेड लं
ते तू बघितली नाही आहे अजून प्रोसेसिंग मधलं म्हणून चालेल
हा नाही ग जेवढे मी कॉल केले तेवढ्याचा पैश आल्यात
हा तेवढ्याचच येतात ग मग एक एकदा एकदम येत नाहीत ना पैसे येतात प्रोसेसिंगला पडतात मग येतात असं तेना तसं हा जातता पडलात प्रोसे माझे सगळेच पैसे अस प्रोसेसिंग ला पडून आल्यात
म वेग पण नाही पडला तर मी बघितलं तर नाही
बघितले नाहीच म्हणून ग मग काय टिप काय काय कस झालं
चांगलं चांगू आतालो तु प
तेच परवा अंजलीला केलतो कॉल फिरायला जायच बोलल तिला कार्यावरच केलतो मग म्हणले जाऊया की चालत मी म्हणल मग रिझल्टपर्यंत थांबायचं का तर नाही म्हणलं त्या जागा प्रचण नाही मग आम् प्लॅन काय केलं माहिितय का रिझल्ट आणय चाललंय म्हण सांगायचं घरात आणि मग घरातले विचारणार ना रिझल्ट कुठ आहे मग घरातल्या विचारला सांगायच रिझल्ट आणून कॉलेजमध्ये जमा करा लागत मग दाकल्या सं रिझल्ट देतात असं सांगून जायचं मग ठीकय म्हणली भक्ती संघा भक्ती आली की बोल तुम्ही दोघी ठरवा आणि मग मला मग तुम्ही कॉन्फरनसला कॉल करा मग आपण बोल. जाऊया चालते भक्ती आली की दोन दिवसांनी जाऊया.
तस पण चाल खरोबच काय तर झालं तर
म इला तेस मगालत तरार म्हण ना नाही. मग बोलतो म्हणलं भक्ती आली की आता ती गावाला गेली आता आली की बोलतो मग तुला कॉन्फरन्स ला कॉल करतो म्हणी.
ह. किती ग नाजेच किती झाले त्या पूर्ण झालं हम्.
तिन शेवचत कॉल काय केली नाय- का मम्मीच्या फोन म कार्या ॲप घेतली आणि त्यां मी कस आता केलं तस प्रोफाईल टास्क कप्लीट केली नाही आणि तिने मम्मीला फोन केले न बोली मग तीच चार पाच सहा तस कंप्लीट केली. असच फक्त कॉल लावून बिन बोलता जरी बसला तरी ते कॉल रिजेक्ट होत्यात. व्हय.
म्हणजे त्याने आपले कॉल ऐकत्यात वाटत.
हा आणि त्यात त्यांनी सगळं देत इफेक्टिव्ह स्पीच किती मिनिटच होत तुम किती सेकंद तुम्ही व्यवस्थित बोललाय क्लिअर आवाज इकडचा तिकडचा आवाज नाही अस तस ते सगळं काउंट करत्यात एक एक टास्क कसतरी मला फक्त तीनच रुपये मिळाले तीन रुपये अस तस
प्रत्येक टास्क ला किती?
पंचेचाळीस हे ते अस पैसे येत्या पण ऐंशी शंभर तर नाही येत तुला काय कर आता कार्या ॲपची प्रोफाईल डॅशबोर्ड येत बग अस तिरक सरकत इकडे तिकडे रिफ्रेश करायच ओपन करतोय आपण ते तिथं जायच अन तथ कॉन्फरनस डॅशबोर्ड येतो ते ओपन केलं की नाही तिथे थोडा वेळ थांबलं की नाही तिथे खाली नंतर एक हे येते जनरेट रिपोर् म्हणून ते उघडायचं आणि अस आडवायचं ढकलायचं तिथं दिसत सगळं आपलं किती कॉलच किती रुपय कुठला? कॉ रिजेक् झालाय का रिेक्ट
कॉल तर माझ पहिलं कॉल तर ते दोन धोरूण पाच पाच मिनिटाचं
हम्म ते बघते ग मग तेवढंच हा त तेवढंच काउंट झालेल असणार.
आणि त्याच्यानंतर आताच पण मध्ये मध्ये माझ झिरो झिरो सेकंदच कॉल होउन परत कट झालात लई.
हा ते पण काउंट होतात कॉल.
हम्म.
म्हणे असं काय ठरलेला कॉल नाहीयेत हे एवढच कॉल येणार एवढच एवढेच कॉल मध्ये बोलायचं आता नाझिया आणि मी बारा बारा मिनिट बोलत होतो. नाझियाच तीसच कॉल झाल्यात फक्त आणि तुझ्या संगतीन माझं तुझ्याबरोबर जास्त कॉल झालत आपण दहा दहा मिनिटे बोलून ठेवलं त्यामुळे माझं
हम्म ह
बा मग त्यांनी सेक मिनिट दिला एवढे मिनिट बोलायचं मग तेवढे मिनिट किती कॉल होेतात तेवढ्या मिनिटात तेवढच येतात म्हणजे जर सगळे कॉल आपण बारा बारा मिनिटाचे केलो तर मला वाटते त्यांचे कमी कॉल होत असणारे.
मॅडम म्हणली नही व्हय एकवीस बावीस कॉल मध्ये तुमचं लिमिट कंप्लीट होत्या. कारण त्यानी कन्सिडर केलती दहा मिनिटात -
म्हणजे मिनिमम दहा मिनिटं बोला आणि त्यांनी सत्तावन्न लिमिट लावलात बारा मिनिट बारा मिनटांना ऑटोमॅटिक कॉल कट होतो.
ह ह. गाडी एढ - आणि काय काय झालं स्टेफि चा आलता एवढं रे हो काय. मी पण काय- कॉल मेसेज केला नाही.
काय नाही तिने तेवढं परावादिवशी रील पाठवलेली तेवढं तेझ्यावर का नाही ती इतर काय बोलत्या
फोन केलती तुला
ह तेवढ्याच ते सगळ्यांना एक सुोरत पाठत हो तेवढं
हम्म काय विषय कुठेतरी गेल्या वाटते ती
का हो स्टोरी लावलेली दिली नाही बहुतेक होते ती सायलाचीच गाडी आहे की
कुयान चलाव ग
ग लावलेली स्वःचा फोटो पण लावला
हा ते बघितलं की काल अछा कवा ग ह
सका काही टाकल्या आवडतं बघ होंकार त नारळ सोलत्याल स्नॅप टाकलं
दादा न हा जे बघितली ले लिस ना
म्हणजे इथच आहे त
शक मय का कॉलेजच ठरलं महाडीबिटी महाडीबिटीच ते ओपन मराठ्यांच काय तर क्रायटेरिया बदललाय नवीन माडीपीटी आले टू पॉईंट टू.
काय बदललंय म्हणजे, काय नेमकं त्याला आणि काय वेगळं काढायला लागते काय
काढायचं नाही, काय तर रूल्स बदलल्यात ग की एवढे एवढ- मराठ्यांना काय वाढवले. क के माहत नाही बघला पाहिजेी आमच्या ते फॅमिली ग्रुप आलत बाई.
हम्म परवा मी पण क नाही. कुठल्या तर न्यूज ला वाच.
हा ते तर रायच ग एससी बीसी लाओढ एढच मिळालेर शण.
म
पण आता काय तर बदल झालाय त्यात अ
काय माहिती काय बघ माग मी पण का ऐकल नाही
बघतो सापडल्या तर तुला पाठवतो.
हा चालत आणि हे रजिस्ट्रेशन पण कधी होणार आहे, काय आयडिया
जोरूनच्या शेवटचा आठवड्या ते होईल. झालं अजून तर झालं.
आता आलेस र आटोडाला आल्यात सोड.